नक्की
काय करतेस
काय नाही बघ बस तुलय हो जेवले की तू जेवलीस हम् हम अभ्यास झाला काय
हा म्हणजे करायचं चालय बघ आता करायचा अभ्यास थोड्या वेळनं तू केलीस
होय करायला लागलोय आता झोप उटलो म्हला आता करायचा अभ्यास
हा हा हा हा काय नाही बघ कंटाळ येतोय अगं घरी
होय मला पण मग फिरायला वगैरे कुठे घेतीलस का नाहीस
नाही अगं बघतोय आता मैत्रिण मैत्रिण जायचं म्हणतोय बघूया आता कुठ तर जायचं
चालते की जाऊया आपण मला पण सांग जा आता ना
हो हो चालतय आणि हो हो आणि बाकीच्याचं काय चाललंय काय
काय नाही बघ आता
ह
का कि शाळा चालू झाल्या अभ्यासच चालोय आता मराठीचा ते ब्या चालूय काय नाही
हम् हम कोण तुझ्या मैत्रिणी नवीन झालं काय
झालेत की खूप झालेत समृद्धी संस्कृती एक दहा जणी आहेत बघ हम्म दहा जणीचा आहे दहा जणी अस ोय बसतोय जेवतोय खातोय पितोय उटतोय हम्म
होय
होय नऊला जातोय शाळेला अ गेल तो की कोल्हापूरला आंबाबाईच्या मंदिरला गेलतो मग हा चहा चालू झाले झाले
हा हा हा हा
म्हणटलं पहिलं दर्शन करावं देवाला पाया पडत
होय अगं तेच बरं पडते देवाच दर्शन नंतर काय असेल ती सुरुवात
होय म्हण म्हटलं तर देवाला पाया पडून करायचा अस मित्र झालेत कि अं पारतचईल
हा हा हा
हम्म
ह कोण बेस्ट फ्रेंड तुझ कोण सॉरी जवळचा मित्र कोण
अ राजज
होय धन राजज आहे
हातासते का तुला
हा म्हणजे बघितलेले होते त्यावेेळेला त्याच म्हणजे कु कुठल्या तरी हच्यावर बघितलं होत मी हम्
हय आमच्याच वर्गात
अच्छा
माझा पाच पाच क्रमांक आहे त्याचा दहा अकरा
अच्छा अच्छा मी पण पुण्याला गेली होती माझ्या काकीकडे बघ तिकड गेल्यानंतर खूप फिरले मज्जा केली बाहेर गेलो होतो आम्ही मोठ्याशा म्हणजे काय म्हणत इमारतीमध्ये गेलेलो होतो मोठ्या
चांगलाय की बघ, आम्ही गोव्याला गेलतो मामा मामीकडं
अच्छा अच्छा
हम् तिकड पण बघितलं आम्ही शांतादुर्गाचं मंदिर बिदीर भारी ये विषयच नाही. देवाचं बिर्ला देवीचं एक नंबर मंदिर विषय आहे म्हणजे तं पिवळ पिवळ, रात्रीच गेलतो ग
हा हा हा हा हा
त्यामुळं गाडीतन
हम्म हम्म हम्
झाडे अ गं अशी म्हणजे भारी असं म्हणजे असं काय ते आपलं पावसाळच्या ह्याच्यात चांगलाय मोसम मध्ये असं
होय
हम्म हिरव हरव असतं ना सगळ अस त्यामु दोन चाकी गाडीवररन फिरायला भारी
ह हा आम्ही पण फिरलो काय का खाल्लं पंधरा दिवसात एवढं बाहेरच खाणं झालं नाही असं वाट म्हटल की आता बिघडत ते पोटात एवढं मजा लय मजा आली पण भर फिरलो फोटो काढले भरपूर काय काय केल
चांगलंय तुमचं शाळा चालू झाली का नाय?
हो म्हणजे झालं चालू आता मी राहायचं म्हणत इकडं कोल्हापूरला
आमच्या घरातले जरा नाही म्हणत्यात होय. घरात ये म्हणत्यात हम्म आई नको म्हणतीया होय आई बाबा बणतत नको कशाला जेवण बरोबर नसत
नसते हा, हा, हा, हा
हम्म म्हणून आता काय ते आपलं म्हणायचं जाऊ दे सुड आता बघू की मार्क किती पडत्यात
होय अगं ते तच टेन्शन आहे निकाल निकाल लागेल आता होय.
होय हेच की बघू की आता किती मार्क पडते दहा पैकी आठ पडलं म्हणजे बास झालं तेच कि चांगलाय आणि काय नाही हवेशीर आहे बघ वातावरण इथलं मस्त पैकी
होय ना
हम्म काका काकाे कुठ गेले?
काय आता ते तिकड आहे ती म्हणजे काका गेलाय आमचा कामाला. त्यानंतर काकी इकड ते बायकांचं काम वगैरे असते ते करत्याती हम्म
आणि शेतात गेलतीस का
होय आग जाऊन आलं की लंय भारी वाटलं आव शेतात.
वाटलं काय? काय लावलायस
शेतात बघ ऊस आहे, तांदूळ हा आहे.
हम् हम् चांगलाय आमच्याशीेत आम्ही लावलय अ ते मका मका
मकाय लाला रे वाव आनंद की एकदा तरी कॉलेजला वगैरे आलीस तर
मका, मिरच्या, दोडके, वांग मग
मग तुम्हाला घरचं घरचं जेवणच घर.
होय मेथीची भाजी पण लावल्या. हम् म्हणजे असं होतय तांदूळ पण लावलेत म्हणजे विकत आणायचा काय प्रश्न. नाही आहे असं. हम्म घरातलंच सगळं.
हो.
असते.
हम.
असं. त्यामुळ काय संबंधच येत नाही न. नाही बाई कशाला उगचच.
काग करू.
नाही एकच मित्र आहे तेवढा आता बघू.
हम्, हम् म्हणजे आवडतेय का काय असं.
नाही आवडतच नाही पण बघू असतो एकत सोबत दिवसभर.
काय नाव म्हणजे?
धनराज.
हा अच्छा! धनराज अच्छा! अच्छा! ओके ओके अच्छा! अच्छा!
चांगला आहे तसा, बारी आहे ग.
दिसायला कसं आहे ग?
आहे चांगलाय आहे. हम्म म्हणजे असं हे आहे जरा बारीक आहे घरचं पण. चांगलाय जरा त्याच्या बघुया की आता. काय झालं तर झालं नाही झालं तर राहिलं.
राहिल मग काय अगं.
त्यांचं पण शेत वगैरे आहे. सोन्याचं दुकान आहे त्यांचं, हम्म होय. मुगे की बघाता काय होते काय. हम्म, तुझ कोण हाय ते?
माझं बघ होतय का मुलावर. पण काय आता नशिबच आमचं गंडकं म्हणायचं.
हम्म विचारणार आहे बघू काय आता काय म्हणतोय.
हम्म.
त्याची कोण नसली म्हणजे नाही हे कोण.
हम्म.
म आता काय माहिती.
हम हं हं.
अस, बुघया आता काय होते.
हम्म, हा दाखव ना मला भेटो एकदा कसाय बघते मी पण. जा खास मित्र.
चालते चालते ये कोल्हापूर पुरला एकदा. जाऊ, चांगलाय ना कोल्हापूर खूप?
हो, हो, अगं रंकाळा वगैरे पण आहे हो ना. मी एकदा गेलते पण आता आठव न झालं आता कायतरी नवीन झाले वाट. रंगकाळ्यावर हो ना.
होय.
ह बोटिंग वगैरे पण आहे का म्हणजे न्हाव वगैरे पण आहे का तिथं.
होय नाव आहे की. भरपूर नाव आहेत म्हणजे आसत्यात संध्याकाळचं कसं. चांगलं असते बघायला असं असते हम्म अंधार पडतोय ना तेव्हा. असं दिवे दिवे वगैरे असतात कलर अ रंगाचे दिवे.
होय... हा हं
वेगवेगळ्या रंगांचे दिवे असतात ना त्यामुळं मग भरपूर असं म्हणजे छान दिसत निसर्ग हम्म तू एकदा शाहू पॅलेस ला आपण जाऊ आपण शाहू महाराजांचं घर
हा हंंहं
ते परत राधा कृष्णाचं हम्म मंदिर पण आहे
ह हा हा
तिथं कसं आहे असं प्राणी वगैरे मारून ठेवलेले आहे त्यांचं हे आहेत ग
हा हा ह ह ह हा म्हणजे मी एकदा बघितलं होतं म्हणजे ह्याच्यावर
हा
हम ह
चांगलाय चांगलाय काय एवढं असं वाईट नाहीये
हम् हम् ह्म हम
हम्मम् ते
काय काय आहे नि ग
काय नाही बघ निवानता आता जेवलो आता झोपायचं कंटाळा आल्याय अग
ठवायला
चपाती भाजी डाळ आणलेली आणि आमटी होती आणि पापड जला तर रे आणि मग खाल्लं मग अस आता आज वार शुक्रवार उद्या शनिवार मग आता शनिवार स्वामी स्वामी यांच केंद्र अस ना
हा ह तिकड जातेस तू हा तेव्हा तुम्हाला बोलली होतीस
होय तिकडे जातोय मग आता म्हटलं रविवारी मग जरा नॉन व्हेज म्हणजे चिकन खाणार
हा हा हा हा हा
असं खाणार रेवाच
हम्
मग बुघू आता ये मग तू आधी काय काय फिरली
आणि बघ काय नाही बघ म्हणजे तिकड ब पुण्यामध्ये खूप भरे आहेत काय काय असे गार म्हणजे हे बाग बागा असतात ना बागा मोठ्या मोठ्या फुलांच्या बागा त्यानंतर खेळणी वगैरे लले भारी भारी काय काय आहे त मस्त वाट तिथ एवढे फोटो वगरे काढ नंतर असं म्हणजे वेगळं पद्धतच भारी हो यागो बकी
दिवस सुट्ट्या कधी असत तु लगे शा चालू झाले आपले हम्म हो जुल जून मध्ये आपलं सोळा तारखेला संपलं शाळा आणि लगेच सात तारखेला चालू जा
प काय ग
बस नको यायला पाहिजे होत पण आता असू दे आता बघूया अ किती म्हणजे निकाल कसा लागतोय किती गोल मिळतेला आपल्याला
हो ग हा
मम्मी पप्पा गुठे गेले
मम्मीप्पा ऑफिसला बघ गेले घरी बोर होतेले संयोगीित आहे की बसल्या मायवशी सा आहे बघ बसले म हे बघत काय बघत बसल सयोगीता जेवलीचत ग जेवली म्हणत्या
हम्म होय तिजी पण बाला कधी नाही दिवस झालं भेटत. झालेलं अगम् मला पण तिची खूप अशी आठव येतेय जरा
हा तेच ना मला पण अगं तुझ्या आठवणीत्या भेटूया बाई आपण कुठंतरी जाऊ फिरायला वस्तुपैकी
हम्म जाऊया की भेटूया तू मी सयोगिता मजा करो जरा फर रोक रे. हम् चांगलं होईल मग निव आणतो. तुम्ही कोल्हापूरला या नाही तर मी इस्लामपूरला येते.
हा चालते.
अस करू्या मग मी कोल्हापूर दाखवत. ते नाही तर आपण काम करू या रेवारी कोल्हापूर ला याी कोल्हापूर दाखवत. येतय पुढच्या रविवार इस्लामपूरला येते मी.
हा चालते ते बरं पडेल आपल्याला.
होय आणि त्या याला भरपूर हो घ्या ज्योतिराज.
हा त्याला आपण बोलवून घेऊया.
अर आता तुझा मित्र जयराज कुठे गेला.
हम् ते ज काही नकं सांगू जाय मला नाही जायचं पटत.
असू दे माझ्या मैत्रिणी आहे तिकडें समृद्धी देन. सांगा देत तू भेटी गेला त्यांच्याषी तुला भेडे्या घालून देतो.
हो भेटते ना चालतेय. ठेव का ग मई जरा कामत आहे मी पण.
हा चालते वेळ मिळाल्यावरती.
हो हो कर हो करते बाय. हां का त.
तत.
ह.